हॅो
खु दे
जेवला काय
हा झालं जेवण झालं तुमचं झालं
हो झालं बघा
काही नाही आज पाऊस चालू आहे नासिक मध्ये तुम्ही कुठे घऊ राला
काय ते
पाऊस चालूय म्हटलं आमच्याकडे तुमच्याकडे
हो हो आमच्याकडे पण भरपूर चाल आहे आ जर असं उघडलंय आज का इतका नाहीय हम् कालपर्यंत भरपूर होता
कुठे येत वीरला
मी कोल्हापूरमध्ये असते तुम्ही
अच्छा अच्छा आम्ही नाशिक ममध्ये इकडे वापरे दोन तीन दिवस सून भरपूरच पाऊस चालू आहे आज तर जास्त झालू आजी थंडी वाजते ग
होय होय मुूला
मुला मुलगी मला एकच ते आता आली स्कूल वरून दीड वाजेला
हा हा
बर टीचर्स
हा
तमच्या मुला
आमची पण मुलगी आहे शाळेला गेले मुलगा आहे छोटा हम् झोपल्या हा आणि काय मग
ह
तुम तुमचा आवाजच नाही आहे हॅलो तुमचा आवाज कट होत
हा हा हा अरे तुमच्याकडची मिसळ आम्ही बघतो युट्यूबला कशी स्पेशल काही जरा रेसिपी सांग ना आम्हाला
मीस काय
हम्
होय एकडेमसा तांबडा फांडर असा नॉन वहेज हां भरपूर प्रेझंट आहे तुमच्या इड नसत काय
आमच्याकडे आहे मििक्सर आहे कोल्हापूर आमच्याकडे कस आहे म्हणजे ते मििक्सर जे मसाले आहेत नारी कोल्हापुरी मिस जे मसाले ते युट्यूबला बघितलेले मग ते मिसळ बनवताना तेच मसाले टाकते म्हणून मी बोलली तू अस
आम्ही पण मिसळ मसाला टाकूनच बनवतो हम्म मसाला टाकूनच बनवतो पण त्यांनाच टेस्ट येते छान
हा,, कशी बनवता सांगा ना मला?
अ हेच की, काय प्लनऽ कांदा टोमॅटो, आलं लसूण, बारीक करायचा. आणि,, ते भाजल्यानंतर त्यात, मसाला टाकायचा, आता तुमऽ तुमची क्वांटिटी केवढी आहे त्याच्यानुसार मसाला टाकायचा, आता एक, एक पॅकेट टाकला दहाचं. तर त्याच्यामध्ये, चार चार पाच जण खाऊ शकतात, एवढ्या आमट्या होत्या.
हा हा हा,,
हा,, आणि मटकी साईडला काय करायचं, जरा असं हळद टाकून भाजायचं. आणि त्यातच पाणी गरम करायचं मटकीमध्ये झोतून आणि मग ते त्याच्यात ओतायचा, मसाला भाजला कीऽ आणि मग कसं बघून, कन्सिस्टन्सी बघून मग,, पाणी घालायचं, तुम्हाला हवं तसं.
हा,
हा, असं करायचं.
अजून काय असत? तुमच्या कोल्हापूरकडे स्पेशल,
काय ते?
कोल्हापूरकडे तुमचं स्पेशल काय असतं म्हटलं?
स्पेशल कोल्हापुरात म्हणला तर नॉनव्हेजच जास्त असतय. मग काय आणि पावभाजी, हेऽ गोबी मंचुरियन वगैरे,, हे पण भरपूर चालतय इकडे, भरपूर नाश्त्याचे प्रकार आहेत.
तेऽ री कस बलाव, ताई मला रेसिपी सांगा, मला एतच नाहीती.
काय ते?
मंचुरियन घरी बनवता तुम्ही?
नाही नाही, घरी नाही बनवत, म्हणजे तसंऽ असं नाही ते,, बाहेरच्या सारखं नाही होत ते,
हां,
हम्म, तुमच्याकडें काय आहे स्पेशल?
आमच्याकडे,, पूर्णाचे मांडे, ओन वेळेस जास्त करय तेच चालत.
तुमचा आवाज कट होतोय.
हॅलो,
हां,
आमच्याकडे ना, उन्हाळ्यात अ, जेव्हा आऽ सीजन असताना तेव्हा, मांडंच जेवण खूप असतं, म्हणजे मोठी पूरनपोळी.
हा, हा,
ते भरपूर असतात.
हम्म, पुरणपोळ्या आमच्या इथे पण असते, हा,, ह ह,
तस मलाही येतात मांडे, पण आमच्या इकडेऽ मध्ये जागा नाही, त्याच्यामुळे कळत नाहीऽ
हां हां हां, हां, तुमचा जरा आवाज कट होतय,, येत नाही मध्ये मध्ये.
र रीलल्सचा प्रॉब्लेम आज, आहे ना पावसाचं वातावरण असल्यामुळे. अ रेंज करणे, आता येतोय का?
आला तर येतोय, नाहीतर कट वतंय असं होतं.
हा, हा, हा कट होत, अवो इकडे ना रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आज कॉलिंगच नाही केल्या.
हा हा, हा, हम्म,
झाले, कामावरून जाली.
हो, झालं बघा दुपारी, ह्,,
काय जॉब करता तुम्ही?
नाही मुलं लहानत ना त्यामुळेळ काय जॉबला वगैरे जात नाही
हां हां
तुम्ही
नाही मी पण जॉग्रा जात पण क्लासेस भटे पीसस सेंटर आहे आमचं इथच आहे खाली जी त आहे गन तिथच आमच शॉप आहे ना इथच म ऑनलाईन कामातता आज काही पावसामुळे कोण येणार पण दिवस बसाल का पाऊचचा आज त्याच्यामुळे आज त गेली
हो मी पण मेहंदीचे क्लासेस वगैरे घेते ऑर्डर्स घेते.
आरे वा छान.
हॅलो.
होरी लाईन पण घेता का?
काय ते?
ऑनलाईन ऑनलाईन पण घेता का मेहंदी क्लासेस.
ऑनलाईन काय अजून घेतल नाही कधी पण घेतले.
तुम्हाला करायचं होतं काय?
हा
हा हा. शिकवले असते पण मला असं ऑनलाईन घ्यायच असं काही माहिती नाही म्हणजे. कसं घेतात वगैरे माहिती नाही.
पण करतात ना. ऑनलाईन पण करतात.
करतात पण मला ते प्रोसेस अजून माहिती नाही आता म मी ते काय स्टार्ट केलेलं नाही अजून. घरीच घेते मग.
ह हा हा.
हम्म. ऑर्डर्स पण घेते लग्नाच्या वगैरे.
हो घेता तुम्ही दोन पूर्ण हाताने. पायानं नवरीचे का?
हां नवरीचे. नवरीचे म्हणलं तर एक साडेतीन हजार रुपये होतात.
हा हा.
हा.
माझी माझी भीक हाय.
बाकी आपण कसं काढल त्याच्यावर रेट डिपेंड असतात.
हा.
केवढी काढल लेंथ वर असतय.
चांगलय मग.
हम्म्म.
अजून काही?
मुलं कितीवीला आहे तुमचे?
मुलगी आहे तिसरीला मुलगा अजून मोठ्या गटात हाय.
हा हा हा.
हम्म. हो.
आक
हम्म.
माझ्या जुनियरलाय. जुनिअरलाय. मग मुलगी किती वासता येते.
काय ते?
मुलं शाळेतून किती वाजता येता म्हटलं.
मुलगी संध्याकायेत सकाळी गेली की मुलग्याची काय सकाळची असते शहा.
हा हा. आमचा पाऊस राहिला घरी राहिला का चालू राहत हे बनव ते बनव.
हम् होय मुलांचं तेच.
एक दिवस करीी राहिला का लगेच. असते आमची आजी असते तशी पण मग आजीकडने होत ला.
् को कोण कोण असता मग घरी तुम्ही.
आम्ही सासू सासरे.
हां.
आमे तो गाणी मुलग.
हां हां.
म कडयदो. आ स डारे चोपले.
होय काय करायचं मग कधी होईल तर करायचं त्यात काय आता.
ह.
नाही नाही माझं चालू आहे ट्रान्स्क्रिप्शन आलेलं चालू होत म तेच करायचं. झालं म्हटलं झालं कोण तरी असेलच आपल्या ग्रुप मच.
हा हा हा म्हणून पला विचार्या म्हणलं कोणा बीझी. बे असलं तर.
नाही आधी ना कॉल करायचा कॉल करून मग आपण. शेरजरा ठरवायचं नाही का मग आपल्याला दहा मिनिटं सहज निघून जात आपले बोलताना. आपलं झालं काय आता कमका विषय ठरवला बी.
हम्म.
नवीन आहे का तुम्ही.
काय ते.
नवीन आहेत का आता.
हो हो.
हां किती झाले कॉल.
नाही आता तुम्हीच पहिलाय.
अरे नाही मग काय करायचं आता स्टार्टिंगला स्टार्टिंग करताना. अ कॉल करायचा आध विषय वगैरे ठरवून घ्यायचा नाही का म्हणजे आपल्याला त्या विषयावर बोल. ेत नाहीतर मग असे कर ज. केले ना तर मग अशा कॉलने आपले पैसे काठवतात.
हो म्हणजे दहा आता नको बोलायला आपण.
हा. ह झाला का बाय झाला.
ह होत अजून एक एक.
एक मिनट बाकी ना्टॉपला थोडसा कॉल सा.
थँक्यू तुम्ही कधीपसून आहात.
आ मी मला आता दोन वर्ष झाले.
हो काय दोन वर्ष झालेय करताय तुम्ही.
वर्षापासून करते पण ह्या वर्ष जास्त येत आहे काम. हम्म चांगलं आहे व्यवस्थित काम आहे करायचं कंटिन्यू. हम्म व्यवस्थित.
हा हा.
हम्.
चालेस.
चालेल हो ठीक आहे धन्यवाद हो चाल ठीक आहे
हां हां चालेल ठव काय
हो हो हो
हां बाय